आवड
हो येतोय, बोल ना कशी आहेस?
मी छान आहे ना, तू कशी आहे?
मी पण छान आहे.
अच्छा आटोपली तुझी कामं वगैरे मग घरचे?
हो हो आता सगळी कामे वगैरे झाली आता अशीच बसलेली होती. नाही जेवण करायचीच आहे गं आता, आज वेळानेच करेल. करते आता थोडा स्व यंपाक वगैरे झालेला आहे.
ओके काय बनवली तर?
अं ती मसूरची डाळ बनवली आज.
ओके छान आहे ना.
हां तुझं झालं जेवण?
हां माझं पण झालं.
अच्छा अच्छा, काय म्हणते आणखी?
ह काही नाही काय म्हणते तू सांग काही नवीन अरे ती तुझ्या. कॅट होती वाटते ना मागे मी आली होती. तुमच्याकडे तर एक कॅट दिसली होती मला.
हो कॅट होती ना माझ्याकडे आधी, आता नाही आहे गं.
हां का आता नाही ये.
नाही ती म्हणजे आधी म्हणजे आधी होती. माझ्या घरी एक कॅट खूप दिवस म्हणजे. तीन चार वर्ष होती. तिचं नाव आम्ही बिट्टू ठेवलं होतं.
अच्छा ओके.
हा बिट्टी. खूप क्यूट होती गं. तू बघितली ना तिला गोल्डन कलरची हे होती ती गोल्डन येश मध्ये.
हा मागे मी आली होती ना. एकदा जर होती ती तेव्हा.
हा खूपच क्यूट होती गं माझी कॅट बिट्टी.
हो का मग काय झालं गं अचानक.
आणि म्हणजे खूप चांगली कॅट होती गं. ती म्हणजे खूपच समजदार आणि खूपच चांगली होती. ती म्हणजे खूप वर्ष राहिली. आमच्या घरी खूप लाडाची कॅट होती गं ती.
हा का मग.
हा माझी मम्मी वगैरे खूप. लाड करायची. तिचा माझे पप्पा तर बाप्पा खूपच. हा घराची लाडकीच होती ती. आणि माहितीये जेवणामध्ये पण ती म्हणजे बिस्किट खायची असं जास्त काही. हे नाही खायची. बिस्किट दूध पोळी असं वगैरे खायची ती जास्त करून दूधच. दूध प्यायची. आणि बिस्किट आणि म्हणजे, फिश वगैरे खूप खायची. तिला खूप म्हणजे बिल म्हणजे कॅट वगैरेना खूप आवडत ना चिक चिकन हे ते वेगैरे.
तर आम्ही आणायचो. तिच्यासाठी कधी कधी तर तिच्यासाठी खास चिकन आणायचं. आमच्या घरी तिचे एकदा ना. तब्येत खूप खराब होती. म्हणजे खूपच ती जेवायचीच नाही. तर एकदा तर माझे पप्पा पप्पा किंवा आम्ही वगैरे माहितीये तिला रोज. चिकन द्यायचं रोज जस्त आणि चिकन दिलं की ती थोडं थोडं खायची.
अच्छा अच्छा हा ते एनिमल्स. ती आवडतं.
हा. खूप चांगली कॅट होती ती. आणि म्हणजे कशी त्यांना कसं कॅट म्हटलं ती एक तर. फिमेल कॅट होती ना त्यांच्यामुळे, म्हणजे बेबीज वगैरे पण तिला खूप व्हायचे गं. आमच्या घराकडे खूप बेबीज राहायचे तिचे. हा कॅट. कॅटच प्रमाण म्हणजे माझ्या घरी आधीपासूनच खूप. कारण ती होती त्याच्या आधी पण एक. कॅट होती. म्हणजे ती माझ्या आत्याकडेची कॅट होती. तर तिला बेबी झाला होता. एक तर तो आमच्याचकडे राहायचा म्हणजे तो कॅट. पहिलं आम्ही त्याला पोसलं होतं.
हा टेवक्या नाव होतं. त्याच तो पण खूप. वर्ष राहिला मग नाही का पडूनच गेला गं ते मोठे होतात ना. तर मग नंतर पडून चाले जातात बाहेर.
हो गं बरोबर आहे म्हणजे आमच्या ती कॅट ती पण खूप म्हणजे छान होती गं खूप म्हणजे जीव लावयचो तिला पण मग ती पण म्हणजे नाही राहीली म्हणजे माझे माहेरी हो ती माझ्या सासरी हा माझे सासरी अ पॅरोट तर पॅरोट म्हणजे ते पोसायला नाही पाहिजे पण त्यांच्याकडे आधीपासूनच होते
अच्छा हा हा.
हा तर मग ती राहून गेले पण ते पण मग काय झालं एकदा माझी सासू वगैरे इकडे इकडे आले कल्याणला नाही का माझ्याकडे
अच्छा हां.
हा तर दुसऱ्यांच्या घरी एक पॅरूट देऊन दिला होता तर मग माहिती नाही कशी का मांजर आली ना तिला म्हणजे अ ते हा खाऊनच हा आणि नंतर मग एक होता वाचला त्याच्या मधला तर तो पण त्याला काय बिमारी झाली तर माहिती नाही म्हणजे त्याला दिसतच नव्हतं हा त्याचे डोळेच गेले होते हा तरी त्याने केलं . हो पाच सहा महिने वगैरे केलं त्याने सर्वाइव्ह पण म हा पण मग नंतर तो जास्तच बिमार झाला आणि नाही वाचला.
हो का अगं हे पाळीव प्राणी आपण कुठले पण पोसलं ना तर म्हणजे खूप चांगले अस तात गं हे प्राणी वगैरे म्हणजे खूप समजदार असतात नाही का आणि एकदा का आपल्या घरी कु ठला आपलं पाळीव प्राणी आपण पोसलं तर मग त्या कसं आपल्या घरचा सदस्यच बनून जाते नाही का. माझ्या घरी पाय आधीपासूनच म्हणजे पाळीव प्राण्यांचा खूप लाड आहे आधी म्हणजे अ खूप आधी नाही आहे का आमच्याकडे एक डॉग होता जॅकी नाव ठेवलं होतं त्याचं
हां.
खूप वर्ष राहिला म्हणजे आधी आम्ही आधी अ वेगळ्या डिस्ट्रिकमध्ये राहत होतो वर्ध्याला तर तिकडे राहायचा तो मग आम्ही इकडे शिफ्ट झालो भंडाऱ्याला तर मग त्याला सुद्धा आम्ही म्हणजे कारमध्ये बसून आला होता आमच्या सोबत खूप वर्ष राहिला इकडे म्हणजे खूपच म्हणजे खूपच जीवाचा झाला हो ता असं कुठे जायला आम्ही शाळे वगैरे जायची नाही का मागे मागे यायचा.
अच छा
हा माझी मम्मी आधी म्हणजे व अ शेतात म्हणजे अशी बाहेर जंगलामध्ये पण म्हणजे ती इकडे तिक कडे आमच्या गावाला काम असते असं पानतोडी वगैरे नाही का तर तिकडे जायची तिथं जंगलात सुद्धा माझ्या मम्मीच्या मागे मागे जायचा. तेवढ्या हा खूपच लाडाचा होता अगं जॅकी मग तो पण त्यांनी काही खाऊन घेतला असेल असं जहरी चा वगैरे नाही का आणि मग त्याची डेथ झाली. आणि माझी बिट्टी पण कॅट नाही का ती पण म्हणजे तसच चांगलीच होती गं जेवण वगैरे केली आणि रात्री तीन वाजता नाय का दरवाजा खोलून मागित ती आतमध्येच झोपायची तर मग ती निघून गेलीस रात्री आणि मग रात्री म्हणजे ऍक्सिडंटच झालं गं तिचा रस्त्यावरच म्हणजे स काळी आम्हाला मिळाली.
हो का यार बहुतच म्हणजे बहुतच वाईट झालं गं.
हा खूपच चांगली कॅट होती गं अशी म्हणजे. माझ्या बहिणीच्या तर खूपच अंगावरची झाली होती. छोटी माझी बहीण होती नाही का. तर तिच्या खूप मागे मागेच लागायची ती. ती जिथे जायला आंघोळ जायची नाही का माझी बहीण ती. ती बाहेरच बसून राहायची. ती निघेपर्यंत तिला निघ निघ करून अशी आवाज द्यायच ती म्याव करून. आणि हो आणि बाहेर निघली नाही का. कुठे जायला माझी बहीण तर ती बॅगवर बसून जायची. बॅगवर बस बसून राहत होती. असं आहे.
हो काय मग.
हो.
हम्म बरोबर आहे. यार मग खूपच वाईट वाटते हे प्राणी अशी गेले की.
होना तेच आहे.
म्हणजे माझी बहीण आहे लहान. तर तिची एक फ्रेंड होती तर तिच्या घरी म्हणजे असं. डॉग वगैरे असायचे तर काय झालं. हा एकदा काय झालेलं ते, तेच्या घरचा डॉगच असा मरण पावला असेल.
हा हा.
मग त्यांनी त्याला काढलं वगैरे असे. एखाद्या जागी मग तरी तिच्या पप्पाला असं वेगळच वाटतं असं. स तिचे पप्पा म्हणजे ती सांगत होती. माझी बहीण की तिचे पप्पा असे. अ ते आठवण वगैरे आली कि ते जिथं रा गाळलं वगैरे तिथे जाऊन रोडायचे अशी वगैरे. सांगायची ती.
हो का अगं ते खूप म्हणजे, हो एकदा म्हणजे अस एकदम खूप अंगावरचे होऊन जातात न गं हे पाळीव प्राणी.
नाही का आणि त्यांना पण खूप समज ते बरं असं खूप हे असतात ते.
म्हणजे खूपच त्यांना म्हणजे मला तर वाटते ते. हा एखाद्या माणसापेक्षा आपली फिलिंग जास्त समजू शक
हा तेच ना आपलं तर आहेच ते त्यांचे. आता समजा फिमेल कॅट राहिला. तर तिच्या मुलांच वगैरे पण खूप अशी म्हणजे बघत राहते बरं आता. च्या घरी होती. तर आम्ही खूपच तिला ऑब्झर्व करायचो.
मग आपलं आपल्या मुलांसाठी जेवण. नेणे हे ते मागून देणे मुलांना असं नाही का.
हा तर आई तर आईच असते.
बरोबर आहे गं हं. असं आहे. स आता कसं म्हणजे, कसं माझ्या घरी खूप पाळी प्राणी पोचायचे गं पण आता कसं. म्हणजे हे ऍक्सिडेंट वगैरे होत किंवा काही ते पडून जातात. तर मग कसं आपल्याला मग चांगलं नाही‌ वाटत. ना एखाद व्यक्ती घरात. गेल्यासारखं वाटते मग खूप खाली पण वाटते.
हो बरोबर आहे तुझी गोष्ट.
पण कसं कोणते कोणते लोकं म्हणजे, कसे पाळीव प्राण्यांचा खूप राग करतात. त्यात पण असं नाही करायला पाहिजे ना.
हा अशी म्हणजे जास्त अशी राहत नाही. पण ते एका दिवस असे राहतात.
हा हो हो तेच आहे. म्हणजे बाहेर पण कसं आपल्याला पण आता कसं आपण माणसाचा आपल्याला जीवन भेटला आहे पण आपण ते कशे बिचारे मुक्य जनावर आहेत तर आपल्याला त्यांच समजून घ्यायला पाहिजे आपण नाहीतरी कसं कितीदा आपलं जेवण वाया जाते का तेच जेवण जर आपण त्यांना दिलं बाहेरचे जे काही असतात कुत्रा हे ते तर त्यांचही पोट भरते ना नाही का नाहीतरी आपण कधी कधी असं वाया तर आपलं जातच नाय का.
हो तेच तर.
असं आहे.
आता कसं आजकालची लोकं आहेत.
हा आजकालचे लोकं म्हणजे थोडे आहेत सेन्सिटिव्ह त्यांना वाट ते प्राण्यांबद्दल पण माया म्हणा मी आता कसं ऑफिस वरून येते ना तरी एक बाई मला दिसते रोजच दिसते
हां.
म बिस्किट आणते आणि रोज तिकडे कुत्रे राहतात खूप तर रोज ती त्या कुत्र्यांना बिस्किट वगैरे देते ती ती आली तिचा चेहरा त्यांना लक्षातच आहे कुत त्राना ती आली क तिच्या मागे मागे पूर्ण कुत्रे लागतात.
अगं इकडे तसंच आहे तसंच आहे पण सांगते ना पण असं म्हणजे अ कधी कधी अशी भीती पण वाटते द्यायला काही नाही आता आम्ही पण मी पण सायंकाळी जात असते जिमला तर अ राहतात डॉग त्यांना द्यायला वगैरे काही नाही पण कसं मग भीती वाटते कधी-कधी आपल्या जवळ नाही राहिले ना मग तरी ते म्हणजे येतात मा तर ते खूप म्हणजे सोडत नाही आपल्याला अंगावर येऊन जात.
हो हो हो भीती वाटते म्हणजे कशी एखाद्याला सवय असली ती काही नाही वाटत. नाही का ज्या छोट्या बहीण आहे ना माझी तिला खूप आव प्राण्यांची खूप आवड आहे ती खूप मशी म्हणजे घरी आली नाही का तर खूप ते कु कुठलाही कुत्रा येऊ नाही का तिला खूप हे वाटायचं.
अच्छा अच्छा.
हा ती खूप लाड करत होती.
हां.
असा आहे. तुमच्या घरे पोपट होता नाही का? तुमच्या घरी पोपट होता नाही का?
हा पोपट होते म्हणजे आमच्या घरी आधीपासूनच असायची वाटते यांच्या घरी माझ्या लग्नाच्या आधी पासून तर हा तर मंग ते
ते पोपट वगैरे खूप मस्त बोलतात वगैरे.
हा आपण त्यांन म्हणजे शिकवतो तसं ही बोलतात ते . ताना आदी आपल्याला जेव्हा आपण होतो पोपट पंछी.
हा हा हा चांगला आहे. हो चांगला आहे ना चांगलं वाटतं असेल ना मग ते पोपट बोलतात तेव्हा.
हा मस्त क्यूट क्यूट बोलतात ना ते.
हा हा चांगलं आहे.
पण देतात एखादी म्हणजे एखादी पोपट तो चावणारा पण निघतो.
अच्छा हाव का.
आमच्याकडे दोन होते पोपट तर त्याच्या मधला शांत होता तो असं चावत वगैरे पण नव्हता आणि लाड पण करायचा पण दुसरा जो होता तो चावरे हेले साथ होता
अच्छा अच्छा हो, चांगला आहे.
साही हे पाडीव प्राणी पण म्हणजे चांगलं असते. पण कधी कधी असं वाटते की त्यांनी म्हणजे बाहेर पण राहिलं पाहिजे कसं आपण पोस्ट त त्यांना तर मग कधी कधी असं होऊन जाते. कि ते थोडे म्हणजे आपल्या घरामध्ये राहिलं तर आपल्या टाईपच नाही का त्यांचंही जीवन वेगळं राहते ना नाही, का ता कधी कधी त्यांना बाहेर जायचीच आवड राहते.
हा ते तर आहेच ग पाळीव प्राणी ज्यांना गरज आहे त्यांना आपण पोसत
हा तेच होव जसं कसं आता पोपट म्हटलं की, त्यांना कसं उडायला तेच पाहिजेत. ते उडू नाही शकत नाही, एक जागा आपण त्यांना पोसलं. कि मग ते आपल्या घरीच म्हणजे बंदिस्त असल्यासारखे होतात.
हा बरोबर
आता कसं खेडे गावामध्ये पण नाही का लोक, म्हणजे कोंबड्या हे ते वगैरे पोसतात. पण कसं तेही मला पर म्हणजे पटत नाही की आपण म्हणजे त्यांनाच पोसायचं.
ते कोंबड्या वगैरे पोसण म्हणजे ते कसं झालं ते एखाद्या बिझनेस
हा ते बिझनेस झालं, पण कसं आपण त्यांना. पोचतो जेवण देतो, मग कसं चांगलं नाही वाटत ग, त्यांना विकायचं नाही का.
हा तेच.
माझ्या आजी आजोबा नाही का तिकडे तर गाय वगैरे पोसतात, मस्त दूध येते राहत